हॅलो...
हा येतोय का आवाज?
हा आवाज याचं तुम्हाला येतं.
हा येतोय.
ह चहा पाणी झालं का?
हि काय आताच घ्यायचच आता तुमचा.
झालं बघा आताच चहा झाला.
होय काय नाही. काय नाही बसलेच होते.
हम हम.
तुम्ही.
आम्ही पण आता बसले होते आता पोरं तेन शाळेतून आले आता त्यांचं हा पाणी बघायचं.
हा हा हा.
हा तुमची पोरं वगैरे होय. हॅलो.
हा.
हॅलो.
समजता
तेच नाही आहे का. हॅलो. हॅलो. हॅलो.. ! हॅलो.
हॅलो.
हम. हम. हम ह.
हॅलो काय म्हणला. हॅलो.
हॅलो हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
आवाजच मधून ब्रेक होते या, तुम्हाला येतोय का?
आवाज येत हा, तुमचा जरा मधून मधून कट होते जरा.
हा, इथं रेंजचा प्रॉब्लेम आहेना, आम्हाला जरा.
हा हा. असं आहे का?
डोंगर भाग असल्यामुळे, जर चालू आहे. तुमच्याकडे अस
हा.. हा.. तुमच्या इकडं. हा आहे की आमच्याकडे रेंज आहे. जर आम्ही सिटीमध्ये आहे ना, त्यामुळे आम्हाला रेंज आहे.
हा, मग काय टेन्शन नाही तुम्हाला.
जरा हा, मला काही टेन्शन नाही. जरा डोंगरभागात रेंज चा प्रॉब्लेमच होतंय घ्या.
हो तेच ना, बाहेर घरा घराच्या बाहेर येऊन बोलावं लागत, घरात रेंजच येत नाही.
आं..
हम्म हम्म.
लाईट वगैरे असते, का तिकडं.
नाही लाईट त्यांच खूप प्रॉब्लेम येतं. आता पावसाळ्यात तर खूपच प्रॉब्लेम येतं.
पाऊस खूप असतो ना त्यामुळें.
हा, या वर्षी झाला भरपूर पाऊस झाला, तुमच्याकडे झाला का?
हॅलो.
हम्म, येतोय मला आवाज, तुम्हाला येतोय का?
हॅलो.
हा येतोय मला आवाजं.
हॅलो.
तुम्हाला येतोय का?
हॅलो.
हां, बकी येते येतोय मला आवाज.
हॅलो.
हा बोला की, येतोय आवाज मला. तुम्हाला येत नाही का?
हॅलो.
हा, बोला की. येतोय का आवाज. हॅलो.
हॅलो.
हा बोला की, येतोय आवाज मला.
हॅलो. हॅलो.
हा बोला येतोय, मला आवाज.
तुम तुम-तुमचा आवाज खूप कट होते काय?
हा मधून मधून जाती ना, रेंज त्यामुळं.
हा हा हा..
हम्म, मी बोलते इकडून तुम्हाला पण, मला वाटत आवाजच येत नव्हता तुम्हांला.
हा आवाज येत नाही ना, तुमचा काय बोलताय ते काय समजतच नाही ना.
होय, हां ते रेंजचा प्रॉब्लेम आहे आमच्याकडं.
हा हा, मग शेतात वगैरे काय चाललंय, आता पाऊस वगैरे आहे का?
पाऊस आता सध्या नाही, उघडे आता.
हा आता इकडं पण नाही आहे, सोडा पाऊस जरा उघडलाय दोन तीन दिवस झाले.
होय.
होय.
हा, ते बरं झालं ना आता पाऊस उगडला आता.
होय. आता पाऊस उघडला मग शेतात वगैरे, काय, हा शेतात वगैरे काय, काय शेत करताय काय काय?
हां, आमच्याकडे ऊस हा
ऊस असतेत हा, ऊस असतात हां. हा हा, बाकी वगैरे काय बाकी भाजीपाला वगैरे काय करत नाही का?
नाही नाही भाजी पण नाही आपलं, नाही नाही
हा, घरापुरतं ना.
हा घरा पुरत.
हा, म्हणजे असं मार्केट ला वगैरे जाऊन काय नाही.
नाही नाही, हा.. ते मा नाही एवढं म्हणजे, कोण करणार असं होत ना घरात माणसं. नाही तेवढी करायला. कसं मार्केटला वगैरे जायच म्हणलं तर, माणसं पाहिजेत ना करू लागायला. तुमच्याकडे काय म्हणताय, पाऊस कसा आहे तुमच्याकडे काय असतंय.
आमच्याइकडं असं आम, शेती नाही ना आम्ही इकडं. सिटीमध्ये राहायला आमच्या इथे फक्त महागच असतात. कारखान आहेत आमच्या इकडं, कापड तयार कर कापड तयार करायचं. कापड तयार करायच कारखाने आहे आमच्याकडे. कापड तयार होतंय, इकडं पूर्णपणे.
होय.
गार्मेंट आहे गार्मेंट आहे, बायका इतर गार्मेंट ला काम ते शर्ट शिवायंच असु दे. होय, भाज्या सगळ विकतच घेतोय आम्ही, बाजारातून मार्के मार्केट मधून इथ बाजार भरतोय ना सोमवारी असतोय. तो मंगळवारी शुक्रवारी शनिवारी असतो. होय.. पण भाज्यांचं पण आता प्रमाण. खूप म्हणजे कमी आहे. जास्त फक्त कडधान्याच आहे, भाज्या पण महाग झाल्यात ना. भाजीपाला भरपूर म्हाग झालायं. पावसामुळे जरा ते पाऊस बघा की आता आहे. बघता मधी किती, किती पडला आता नाहीच आहे, काय सुद्धा पाऊस नाहीये. त्यामुळे पावसामुळे असं, व्हाय लागले भाजी. महागाई भरपूर वाढल्या.
हो तेच की,
कसं होते काय माहितीय, आता याचं आताच्या पोरांचं काय आहे. होय, आता उघडलंय बघू काय काय होते.
हो, तेच की.
पण जरा पाऊस पाहिजेल होता ना, दिवसभर जर नस तर रात्री तरी जरा पाहिजे म्हणजे, जरा शेताला बरं पडतंय ना. दिवसातून एकतरी पाऊस पाहिजे, म्हणजे जरा शेताला जरा बर पडते.
के कस याला तरी तुम्हाला काय वाटत नसेल, पण गावाकडं. पाहिजे ना पाऊस
हा होय गा गावी पऊस पाहिजे आणि इथं पण पाऊस पाहिजे त्याशिवाय आम्हाला पाणी कुठे आहे प्यायला नदीला
हा हा हा. हो तेवढं पण आहे पण कसं होतं सिटीत वर होत एडजेस गावाकडे म्हणलं का सगळं
होय शेतात ऍडजस्ट होत नाही सडा कितीचा सगळं पावसावरच येते ना त्या मग काय ऍडजस्ट होऊ शकत नाही असं पण प्रॉब्लेम आहे. हम्म त्यामुळे जरा अवघड होतय.
हम्म. सगळं त्याच्यावरच अवलंबून असल्यामुळं आम्हाला असं पाऊस असलेला बरं वाटतं वा.
हा होय शेतकरी लोकांना पोहोत असलेला जरा बरं वाटतंय या.
हम्म जरा त्रास होतो पाऊस असल्यानंतर.
होय असल्यानंतर जरा त्रास होतो पण वर्षभर तरी निवांत राहत. ते ना माणूस कि बाबा पाऊस पडला धान्य धान्य बिन्य होते ना
हम्म.
त्यामुळ त्यामुळे जर माणूस निवांत राहते.
हो तुमच्याकडे काय तांदूळ ज्वारी, बाजरीे सगळं असतेय का?
आ आमच्याकडें सगळं असते शेतात तांदूळ, ज्वारी, बाजरी नाचणे वगैरे सगळं असते डाळी वगैरे तुरी डाळ, मुगडाळ
हा हा हा हम्म आमच्याकडं ज्वारी, बाजरीचं प्रमाण अस ते जास्त ते पण लोकं खायापुरता आपलं करतात.
हा असं विकत वगैरे आमच्या इकडे असं करतात आणि विकतात सगळ्यांचच असतं ना त्यामुळं करतात पण नको विकतात म कोण मार्केट ला जाऊन विकते कोण असं घरगुती विक ते कसं हवं तसं विकतात मग.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
ज्याच्या त्याच्या ह्याच्यायावरती असते कसं परवडल तसं एक एक वेळेस मार्केट ला जाऊन विकलेला परवड ते किंवा सौद्यावर मग ते सौदावर विकले कि परवडत नाही ना. मग ते मधल्यामध्ये माणसं जरा हे करतात मग त्यांचा फायदा होतं आपला काहीच फायदा हो नाही
हो.
जर शेतकऱ्यांच कठीणच आहे जे बाहेर मार्क केट मध्ये बसून विकलं तर जरा फायदा होतोय.
ते आता म्हटलं
हा.
माणसं पाहिते करायला पण शेत ते म्हणजे कसं शेती करायचं म्हणलं का काय होत नाही हम्म हम्म.
जा अवगडच होते. माणसं असल्याशिवाय कसं काय करणार आहे माणसाशिवाय काही नाही बघा.
शेती करायला कोण मागत नाही.
हा होय सगळ्यांना ऐतं पाहिजे पाहिजे काम करायला नको हात उदगान करायला नको असं आहे ना आत्ताच्या पिढीचा.
पाताच्या
सगळं तयार आहे इथं हातात पाहिजे. प्लेट मध्ये यायला पाहिजे मग आम्ही खाणार ते पण चमच्यानी हाताने नाही. असं आहे आत्ताची पिढी जरा वेगळीच च आहे पहिल्याच्या पिढीसारखं काम करायला बघत नाहीत काय नाय.
वेगळीच आहे आपण बरं होतो आपल्या आपल्या पिढीच बरं होत पण आताच्या
होय.
हा अवघड आहे
हा आत्ताच अवघड आहे पिढच कष्ट करायला नको सगळं आईथ हातात पाहिजे म्हणतात ना पोर
हातात पाहिजे हम्म
ते तर आहे ना
होय
हम्. बाकी काय म्हणताय मग स्वयंपाकाची तयारी झाली निवातच बघा आम्ही आता स्वयंपाकाची तयारी करा
होय होय आता स्वयंपाकराचे सात वाजला आले नई
हा सात वाजता लागतो स्वयंपाकालाच
हा चालेल, चालेल
चालते हा ठेवा बरं वाटलं बोलून तुमच्याशी हं, हं
हा, हा हा, हा चाल
चालते